हॅलो
हॅलो.
हा तुम्हाला कॉल करत कॉल करणारतोस ना.
नाही मी तुमच्या कळची वाढ बतो.
अरे मी तुझ्या कॉलची वाट बघततो मला वाट. तू करशील?
ओके पण तो बी काय दुस
काय बोलतो.
तुम्ही काय दिसले नाही कुठे म्हणताल?
मी दिसणार पण नाही.
अच्छा ह.
इनवि्हजिबल आहे मी त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे मी दिसू शकत नाही.
अच्छा अच्छा.
तेु मला बघून गेलात का?
नाही.
ओके.
काम मा होतो मी कुठे तु मी ल मच्या पिठळ्यामध्ये खूप पुशक होते असं वाटतंय.
हम् ह आता मला सांग हे कॉलिंग नंतर कोणतं असतं.
ते बोलून आपण डायरेक्ट तिच्यावर त्याच्यावर नको बोला ते
ओके असं आहे काय ते बोलायचं नाही का?
पण कशा जाऊ बसणार त्यास काय आपल्याला माहिती नाही ज विषय दिले. स होतो अन्न वस्त्र निवारा
ओके ओके आणि बरोबर बरोबर. पण काल झालं ते वाईट झालं खूप ना ज सामाजिक विषय होता ट्रेन मधला ते खूप वाईट झालं तस व्हायला नाही पाहिजे होत. अ आ तर्रशे उठ.
लोकांनी लोकांनी थांबवायला पाहिजे होत हो ते
लोक नाही थांबावला पाहिज पण ते फर्स्ट क्लासची लोक असतात ना सेकंड क्लास मध्ये हे घडलंच नसतं.
नाही हो असं काही नाही सांगता याचं.
सांगता येत नाही पण पर्सेंटेज वाईज सांगत तुम्हाला? म्हणजे सेकंड क्लासमध्येध्ये असे होण्याचे चान्सेस जर ट्वेंटी पर्सेंट असेल. तर फर्स्ट क्लासमध्येध्ये अशा होण्याचे चान्सेस एटी पर्सेंट आहे.
हो ते पण आहे बरोबर.
हा कारण कस सेकंड क्लास ध क्राउड कसा आहे एकमेकांना ओळखून असतो समजून असतो. फर्स्ट क्लास मध्ये माहित आहे ना सगळे फर्स्ट क्लासची माणसं एकमेकाला समजतात. फर्स्ट क्लास पासतात. कोण्या धोत्रात पणात असं. त्याच्यामुळे त्याच्यामुळे कोण कोण याच्याचे तर पडत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यावर हॅलो. साहेब. हॅलो. हॅलो साहेब तुम्ही कुठे गेलात? तुमचा आवाज ऐकू येत नाहीये.